हॅलो अगं खूपच वेळ आवलास फोन उचरायला काय झालं बिझी होतीस काय हॅलो हॅलो आवाज ब्रेक होतोय हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हा आवाज येतोय का
आत्ता येतोय जर रेंज मध्ये की
अगं रेंज मध्येच आहे मी
किती वष मी हॅलू हॅलू करते्या
अगं मी पण तेच करते पण तुझा पण आवाज येत नव्हता
हम बरं बर अगं खूप कंटाळा आलाय तुला सांगते मला फार म्हणजे फार मी थकले मग मला असं काहीतरी चांगली जस माच असं अं एक तरतरीत पणा येईल
ह
अशी काय रेसिपी सांगतेस का ग एखादी छान अशी एखादी चांगली अशी रेसिपी सांगतेस का म्हण म्हणजे तुला सांगू काय मला काय झालंय आता ना मान घरात तुला सांगते. कामाचा फार लोड होता माझ्यावर म्हणजे काम भरपूर होत आणि घरी कोण काम करत नसल्यागते
हम
आभळान काम करून आणि बाहेरचीही कामं करून मला अशक्त पण आलाय. आणि हाड हात पाय दुखायला लागलात. मग जरा त्याच्यावर काहीतरी उपाय सांगतेस. का ग
अच्छा
फार हड दुखतायेत अगं हाताची
अगं मग हे करकी
काहीतरी शेक सांग किंवा काही काही तरी सांग ना घरच्या घरी कारण मला हॉस्पिटल ला जाण्यासाठी सुध
अग काय कर माहित ते का पौष्टिक लाडू खा शरीराला ते ऊर्जा पण देत. त्यात कॅलशियम प्रपथिने ड्राय फ्रूटसचे म्हण किंवा अ खजुराच लाडू म्हण किंवा अ ह्याचे
सांग मग ड्रायर काढू सांग मी फ सांगतेड्राय ड्रेफ्रुट्स घेऊन या म्हणून
आ
ड्रायफ्रूटस चे लाडू कस बनवायचे. सांग म्हणलं तेवढंच मला ताकदीच पण काहीतरी मिळेल. आणि ड्रायफ्रूट्स थोडे आहेत घरी थोडे मी मागवते.
तू याचा सुद्धा बनवू शकतेस. अ खूप अ डिंकाचे लाडू ते पण चांगले आहेत.
डिंकाचे लाडू हा बर ठीक आहे. ते माझ्यासाठी पौष्टिक असतील ना म्हणजे हाडांसाठी
ह ते ते पण आहे. किंवा तुला जर पौष्टिक पाहिज असेल तर अ ते सुद्धा आहेत.
अगं डॉक्टरांनी मला गुळशेगा खायला सांगितलेय पण मला काय केल्या गुळशेंगा जाईनात माझा आवाज पण बघण कसा आहे.
हो बदलला. सारखा येतय थोडस
मग आता काय तसेच काम करते. मग
तो
अं
आराम करायच ना आपल्या स्वतःची पण जराशी काळजी घ्यायची थोडेफार जरा व्यायाम करायच.
आता बघतेस ना स्त्रिया आता पण आपण आता स्त्रिया कुठ काम झाल्याशिवाय काय खातो पितो का? काय नाही त्यामुळे आपल्या हिमोग्लोबीन ची फारकमी- -
म्हण ग तुला एखादा आपला अस म्हन - - म्हणे ड्राय फ्रूट च सु- - क्या मेवायचा जर लाडू करून ठेवलास- - तर तो आपला सहज थोडस तोंडात टाकलास - - आणि काम ते पण होईल.
हो ते मला तुझं आवडलं एकदाच बनवून ठेवते बाबा आणि काय असेल ते मग जरा जरा खाल्लं तरी चालतयं.
हा आणि त्या म्हणजे त्या लाडवात कसं तुला ऊर्जा पण मिळेल कॅल्शियम पण हाड पण तुझी मजबूत होतील. प्रथिने पण मिळेल आणि अत्यंत म्हणजे आरोग्यदायी आरोग्याला चांगला य ते म्हणजे लाडू. एकदम उत्तम आणि आ पण साखरेऐवजी गुळ वापरायचा गुळ कसं पौष्टिक असतो ना गुळ सेंद्रिय गोळ वगै गेले हा.
बरोबर हाय पौष्टिक असत मग मला आता लाडूची रेसिपी सांग कारण बाहेर न विकत घ्यायचे म्हणले तर ते फार महाग पडतील अगं
हा. मग मी ठीक आहे तुला सांगते. बघ आपल्याला अ खजूर पाहिजे.
बरं
हम्म आणि त्याची बिया काढ काढायच्या खजुराच्या
बरं
आणि अ परत बदाम आता एक म्हणजे एक वाटीच प्रमाण घेतलं चालेल ना एक वाटी किंवा अ दोन वाटीच
हा.
हं. किंवा पन्नास ग्रॅम वगैरे असं घ्यायचं. आता अडीचशे ग्रॅम जर खजूर घेतलेस तर पन्नास ग्रॅम बदाम, पन्नास ग्रॅम काजू
असं पन्नास ग्रॅम पिस्ता
हा काजू, बदाम, पिस्ता, खजूर आणि काय घ्यायचं बरं?
सुके खोबरं
सुके खोबरे आणि बेदाणी कोण ग
नाही बेदाणे नाही घ्यायचं बेदाणे जरी टाकलेस म्हणजे वरून लावलंस तरी चालतयं त्याच काही एवढं हे नाही. पण ते उरून लावायला ठेऊया आप आपण बेदाणे सुकं खोबरं खस खस दोन चमचे साजूक तूप पाहिजे आपल्याला ते सगळं भाजण्यासाठी आणि मी त्याची फोड
वेलची पूड बर आणि ह्याच्यामध्ये शुगर किंवा गुळ काही जात नाही का ग
हा गुळ जाणार ना
हा मी ते तुला तेच सांगणार होते, की शुगर घालायला नको कारण इतके ड्रायफ्रूटस चे चांगले लाडू आणि आपण शुगर घालून त्याचा सत्यानाश करायला नको, शुगर कसली खराब असते, शरीराला हे तुला चांगलंच माहीतेय. अच्
हो, हो, ते तर आहेच.
हो, मग पुढंची प्रोसेस सांग.
अगं मग आपण काय करतोय साखरऐवजी आणि गुळाऐवजी आपण अ हे घेतलंय ना खजूर.
हम्म.
खजूर खूप गोड असतात ना, ओले खजूर.
हो ओले खूप- गोड असतात. बरोबर आहे, त्याच्यामुळे आपण गुळाचं प्रमाण थोडं कमीच घालूया.
हा. काय करायचं, हे स जे आपण घेतलंय ना, सुका मेवा सगळा तो एक कडई ठेवायची, त्याच्यात एक दोन चमचे तूप गरम करायचं चांगलं, आणि म्हणजे गरम करायच आणि मंद त्याचेवर करायच हे कारण काय होतेय, आपलं जे सुकामेवा आहे, तो लगेच करपला जातो किंवा भाजला जातो, तो ना लगेच त्यामुळे त्याला म्हणजे असं करपवायचं नाही किंवा मग ते करपट अस लागणार तुला, त्याच्या मुळे मंदा आचेवर एक चमचा तूप घालायच कडईत आणि त्याच्यात काजू बदा दाम पिस्ता हे थोडं थोडस मंद आचेवर भाजून घ्यायचं.
बरं
हा आणि ते बाजूला काढून घ्यायचं, आणि ते जरा असं थंड होऊन द्यायचं, नंतर काय घ्यायचं खोबरे आणि खसखस, त्याच कडईत पण भाजायचं ते, असं खोबऱ्यात रंग असं म्हणजे,
आणि सुके, खोबरे आप करायच नाही याच्यासाठी,
खोबरे, मग ते खर त्या सुक्या खोबऱ्याचा ना असं गुलाबी असा रंग येईपर्यंत, आपण ते हा भज घ्यायच त्याच कडे
पण दिदी आप हे त्याच्यामध्ये अक्रोड वापरू शकतो का ग.
हा चालेल की आकोड फोडून त्याच आतलं जे आहे. ते वापरायचं.
बरं.
हा मग काय करायचं हे जे आपण सगळं सुका मेवा ते काढलेलं आहे. ते सगळ मिक्स रला असं जाड भरड म्हणजे वा वाटून घ्यायचं. जास्त गोलगलीत. करायचं नाही. थोडस खात त नाना. लागलं पाहिजे दाताखाली आलं पाहिजे.
बरं.
हा त्याच्यानंतर खजुराच बिया काढायच्या. आणि त्या सुद्धा मिक्स र ला मऊसर फिरवून घ्यायच्या.
पण पूर्ण बारीक करून घ्यायच. ना खजूर काय अ असं झाडभरड करायचं.
नाही असं हे करायचं बारीक करायचं. खजूर. हा आणि जे सुका मेवा आपण वाटलाय तो काढून घ्यायचा, आणि त्यातच खजूर टाकायचं बिया काढून.
हम्म.
तरी एका मोठ्या भांड्यात काय करायचं, असतो सुका मेवा आपण जो ओबड धोबड भरडलेला आहे.
बरं. हा हा.
भाजलेलं खोबरं.
बर.
लेलं खोबरं काय मिक्सरमध्येध्ये टाकायचं नाही, कारण ते कसं भाजलेलं ते वाळक खोबरं आहे. आणि त्यात भाजलेलं आहे. ते हाताानं जरी तू चुरणलस तरी सुद्धा ते बारीक होत.
ह.
आपण खोबरं काय त्या म्हणजे, ह्याच्यात टाकायचं नाही.
हम्म.
हां मग त्या भांड्यात काय टाकायचं, आपण सुका मेवा वाटलेला भाजलेलं खोबरं, खसखस आणि वेलची पूड.
बर.
खजूर जे आपण के फिरवलंय ते, सगळं एकत्र चांगलं मिक्स करायचं.
हम.
आणि ते चांगलं मिक्स झाल्यानंतर, हाताला थोडस आपण साजूक तूप लावायचं.
हम
आणि मग त्याचे तुला जे ह जेवढा आकार हवाय म्हणजे छोटा मोठा तस त्या आकारात तू लाडू बांधून घे
हो हो
हा आणि कसं छोट मला तर वाटते मोठं कसं एकदम असं एवढं जात नाही ना जर आपण लावले छोटे बां बांधले तर कसं ते तिथल्यात खाऊ पण शकतो आपण किंवा आपण कसं मोठं बांधलं की थोडस खाल्लं पर तेवलं मग ते परत खाल्लं जात नाही आणि ते हा मग खराब होतं
पण हे लाडू किती दिवस टिकतात
हे फार बरेच दिवस टिकतात तू बंद हवेच्या डब्यामध्ये ठेव टीकतात ते आणि असं पण ट्राय फूड लाडू रोज एक खाल्ल्यानंतर कशाला राहता येत
हो आणि तब्येत पण ठंठणीत
केअर करतेस ना तू तब्येतीसाठी कर तेच मग ते रोज नियमानं एक तू खाल् खाल्लाच पाहिजेस
हो
हा हे फक्त ठेव म्हणजे हे केलेले राडू रोज चेक खायचं
हा हा चालेल मी बनवते आणि तुला कॉल करते मग
हा हा. चालेल कर कर नक्की कर. हो हो ठेव.